हो.. हॅलो, तुम्ही झोपत आहात का अकरा झाले वाटतं शायद?
अरे हो अवघड आहे, माझं लक्षच नाही.
तुम्ही रूममध्ये आहेत, की हॉलमध्ये, की बाहेर.?
नाही नाही रूममध्येच आहे मी.
तर मग आराम करत आहात? मी पण कॉल, कॉल करून टाकला.
जाऊया काय नाय होत,
बोलायचं मग.
चालतंय बोला ना,
अरे नाही मग तुम्हाऊला त्रास नको व्हायला पाहिजे.
नाही, नाही त्रास नाही होत बोला.
हा ते फॅमिलीवाल्यांचे कसं राहते, तुम्ही नोटीस केले का कधी?
जरा आपण आपण जर कोणतं कार्य चांगलं करत राहिलो तर ते आपल्याला बरोबर शिव्या देतील किंवा असं करू नको म्हणून म्हणतील कधी नोटीस केलं का म्हंटलं.
केलं काय?
हम्म त्याच्यामुळे आता सगळ्यांना दुरून राम- राम. त्यांच्या फोन आला तेव्हा बोलायचं त्यांच्या मेसेज आला तेव्हा बोलायचं वास.
पण जास्त मोठ फॅमिली असली की तेच प्रॉब्लेम येतं ना.
हम्म.
असं आहे. तुम्ही म्हणजे बाबांचे भाऊ वगैरे आहेत. का पुन्हा कि बाबा एकटेच आहेत?
आहेत पण काका तिकडे राहतात न म्ह पुणेला राहतात ते.
तुमचं प्रॉपर हेच आहे का वॉशिंग?
नाही. आम्ही खामगाव तालुका खामगाव कडल्या खामगाव तालुका गणेशपूर इकडे मामाचं गाव जावडा आहे. हम्म इकडे मामाचं गाव.
कुणाकडे इथे कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्येे येत?
बुलढाणा मेकर साईडला हम्म समर.
जात.
तिकडे कोणीच नाही राहत आता.
मग घर ते असंच आहे का कोणी दिलाय किराय ना वगैरे?
ते आधी किरायचं होतं किरायनच राहत होत. ते इकडे मग मले झालं घर बांधलं मग आता नाही काहीच नाही तिकडे.
अच्छा मग बाबांना भाऊ वगैरे आहेत. का ताई वगैरे?
नाही ताई वगैरे पण नाही पण ना म्हणजे मानलेलीच आ.
अच्छा भाऊ किती आहेत मग? मोठे आहेत की छोटे आहेत?
म पप्पा पेक्षा छोटे आहेत.
ते कुठे राहत मग पुणेला?
हम्म. आणि हे जे आहेत ना म्हणजे का म्हणतात तर ते पप्पाचे भाऊ आहेत ना काकाची मोठ ते आहेत पण ते एवढं काही हे करत नाही. म्हणजे मझ वाटत की माझ्या पप्पाला नोकरी आहे. तर माझ्या पप्पाला गर्व आहे असं आहे तसं आहे.
अच्छा. आणि ते कुठे राहतात ते कुठे राहतात?
ते राहतात ते यार कोणतं गाव वाडेगाव वाडेगाव साईड ला राहतात ते.
वाडेगाव तिकडे पण आहे का?
हा.
अच्छा.
वाडेगावला आहेत. माझे भाऊ आहेत. मला टोटल आठ भाऊ आहेत. म्हणजे चुलत भाऊ.
हा. काहीतरी सांगत होते तुम्ही आता ते अशे म्हणजे पप्पांसोबत काहीतरी असे म्हणला ना?
हा पप्पाला अस वाटून राहिला की पप्पा जॉबवर आहेत ना आता त त्यांना वाटते की पप्पाला खूप गर्व आहे म्हणून
नायरे
हम्म तसच समजतात ते आणि एक तर म्हणजे कसं माझ्या भावाचं लग्न होतं चुलत भावाचं म ते पत्रिका वगैरे असतात का त्याचे नाव वगैरे टाकतात ते त्याने पप्पाचं नाव पण नव्हतं टाकलं तिथे काहीच मेंशन नव्हतं केलं आमची पण नाव नव्हती टाकले मग पप्पा मला लग्न जायच नाही म्हणून
मग गेले होते तुम्ही
नाही गेलो मग आम्ही कोणीच नाही गेलो
अर असं नाही करायला पाहिजे
टेन नाऊस नव्हतं टाकला ना
मग असं तुम्हाला कॉल करून पण नाही सांगितले की लग्न वगैरे असं काही लेन देनच नाही
ते म्हणूनच पपा म्हणतात कायनाय जायच म्हणे
मग बोलत वगैरे नाहीच ते
बोलतात दुसऱ्याच्या लग्नात भेटले की बोलतात
कसे यार त्यांनी, त्यांनी असं म्हटलं पण नाही की बाबा लग्न आहे तर तुम्हाला लवकर यावं लागते असं काही
नाही काहीच नाही ते मानतच नाही ना फॅमिली मानत नाहीत मग कशाला
तसंच आहे सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये तेच आहे
माझ्या घरची मग एवढा काय लोड घेत नाही
बरोबर आहे ना यार वाटते मग माणसाला बाई चू
हम्म पप्पाला वाटते अरे एवढे जण आहेत म्हणून काय फायदाय पण पप्पा म्हणतात जाऊ तिकडे म्हण आपला का टेन्शन घ्यायचं काम नाई म्हणते
बरोबर
काहीच करायचं काम नाही ते जाऊदे तिकडे असं आहे ते म्हणून पप्पा विचार करत नाही
बरोबर
आणि एखाद्या वेळे मग त्याच म्हण पप्पा आणि पप्पा सुट्ट्या कमी असतात ना पण पप्पाचं जाणं होतं कुठ त्याय असं म्हणे की सुट्टी असते त यायला पाहिजे आमच्या इकडे येणं हा येत नाही मुलांला घेऊन असं नाही तसं नाही
ह, ह बरोबर त्यांना किती नऊम नऊ मंथ कंटिन्यू वर्किंग थ्री मंथ सुट्टी असं आहे ना मग बाबा कसे म्हणजे तुम्ही बाबा म्हणता की पप्पा म्हणतात लाईट आली रे बाबा
ह पप्पा
अच्छा आ तर पप्पा मग सुट्टीवर कसे येतात म्हणजे होळी, दिवाळी
पप्पा कधी, कधी येतात पंधरा दिवसाची सुट्टी घेतात
अच्छा मी किती दिवसानंतर
हम एक, दोन मंथ नंतर
अच्छा आता रिसेंटली कधी आले होते
आता आल होते पप्पा मार्च मध्ये
आता येतील राखी मध्ये
हम् येतील आता बहुतेक, नाही तर मग कधी-कधी आमच्या त काही अ, महालक्ष्मीचा कार्यक्रम असते ना ते ज्येष्ठ गौरी असतात ना? हा गणेशजी पण ये, गौरीजी पण असतात.
अरे मस्त!
हम्म, तेव्हा येतात म.
हम्म हाव, म्हणजे मग जास्त दिवस नाही राहत नाम मग तीन या पंधरा दिवस राहतात काहीतरी अस राखीच्या नंतर
हम्म
बरोबर
अणि कतर आमची तर कोणी नॉनव्हेज पण खात नायी
नॉन व्हेज, नॉनव्हेज बाबा खात असेल ना तिकडे सर्विस वर आहेत तर
तिकडे खात असतील बाबा पण घरी काहीच नायी.
तुम्ही विचारला नाही आजपर्यंत, खरच?
खरच
बापरे! चील राहता यार तर तुम्ही आईन, मम्माने विचारला म्हणली की तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाता काय नॉनव्हेज ड्युटीवर?
नायी, मम्मी म्हणली तुम्हाला आवडते तुम्ही खात जा नाहीत नका खात जाऊ मग पप्पना सोडून दिल, मग पप्पान सोडून दिल मग मम्मीला आवडत नायी त
अच्छा
ह, आणि मेन म्हणजे आमची कस आता समोर जर कोणी आमचे जेवत जरी असेल ना नॉनव्हेज
हा
त्यामुळे तरी आम्हाला माहित नायी कि ते नॉनव्हेज खाताय म्हणून
मग, जस एक्झाम्पल मावशीकडे, ए जे आता नागपूरला मावशी राहते ती
ह, ते खातात
अस मग, तस मग तुम्ही गेल्यानंतर नॉर्मलच
नॉर्मल, तायले फास्ट चालू होतात मग आम्ही गेलो की
सांगलाय
ह, ते काय माहिती हेच कुंडली च ते काहीच, तर नाही ती काहीच नायी मम्मी, ती उषा हे करत आहे, प चादर फाडून राहिल पेपर हे करत आहे
काहीच त बिचारा ते कासोपन झोपूनय काहीतरी झाल असेल किती झाले, मग कॉल कम्प्लीट आज?
आज ट्वेंटी फाईव्ह झाल होत पण ते झिरो झाला होता तुम्हाला आधी कॉल केल होत तर आता ट्वेंटी माहिती नाही बा
अच्छा
कॉलस नाही लागला आणि कधी रिंग जाते ना ते पण ना हो आले टोमॅटिक ते हे झाला
हम्म हम हम
हे असं झालं बघू आता किती तुमचे किती झाले आतापर्यंत कंप्लेंट?
माझे पूर्ण हा तेच तर होत नाही आता त्याच्यानंतर.
वन टास्क तुमचा पूर्ण झाला.
हम्म नई आता तर म्हणतात कि ते बंद होतय म्हणून.
हव काय
हो बंद
आता मगशी त्या याच्यात रोहनशी बोललो मी. तर त्यांचे दोन तीन एक कसा आहे ते क्लिक कर करायचं आणि मग तिथे असं माईकनी बोलायचं. असा समथिंग तो सांगत होता आणि एक बेंगोली लँग्वेज मध्ये आलाय म्हणते. कि ते काय बोलतात तर आपल्याला मराठीत असं काहीतरी टाईप करावं लागत म्हणजे असं समथिंग.
मला कोणताच टास्क नाही आला तर मंडेला येईल तर काय सांगू.
म्हणजे आता तुमचे थर्टी पूर्ण कमप्लीट झालेत.
हम्म
माहित नाही बा माझे किती झाले तर त्यातून तर काही कॉल लागले पण नाही या. आणि मग तुमचं पेमेंट किती जमा झालाय आतापर्यंत?
तीनशेच आल ना.
हॅलो
तीनशे
तीनशे
हम्म.
आता त्यात तो मगाशी येवुन मला सांगत होता एका कॉलवर फिफ्टी रुपीज काहीतरी मिळते म्हणे जर समोरच्या माणसांनी जरी कॉल केला तर मी त्याला विचारतो म्हंटलं की आपण जस कॉल केला तर किती मिळतात आपल्याला
हा
तर आमचे दोन कॉल बारा बारा मिनिटचे होऊन गेले.
अच्छा!
असं चाला तर मग त्याला साधा कॉलवर बोललो आम्ही तर जेवन झाल्यानंतर मी तुला मेसेज करतो म्हणे मग. त्याचा मेसेज नाही आलात मग मी तुम्हाला मेसेज केला. तुमचा मेसेज आला होता तर असं झाला आणि कॉल ला लावला मी तर सर्वर प्रॉब्लेम दाखवत हो त्याला फ्रेंड लागला.
हो. ते तर आहेच आता
बघू बघू तुमच्याकडे टॉर्टाईस पण आहे का?
काय?
कासव कासव.
हो हो गए
कासव आणि हे,
कलुयी.
चांगलं हाय चांगलं हाय चांगला हाय तुम्ही सगळे लोक झोपता कीतीला?
लवकर झोपतो साडे दहा वाजताच.
आज माझ्यामुळे वेळ झाला बा अकरा झाले आज अर्धा तास लेट झाला.
काइ नाय होत चालतयच.
अरे मला पण माहिती नाही तुम्ही पण आधी सांगितलं नाही ना आणि- माझा ते थोडं कॉलवर थोडा डिस्कस सुरू होता जॉबसाठी त्याच्यामुळे मग मला वेळच झाला आणि मग पप्पा आले तर पप्पा आले तर ते मग त्याच अशाच गोष्टी निघायल्या काय करायचं काय नाही कधी जायचंय असं होय का भंडारला, तेच मग डिस्कस तास चालू राहिला तर मग वेळेतच नाही ना मोडत हम्म ते जेवण करायला बसत होते तर अ जेवणकार म्हणत मला फोन आला त्याच्यामुळे मग वेळच झाला
अच्छा ते चालूच राहतात ना कॉल?
हं
हम्म कॉल आला की आपण हे पण उचलं नाही की मग ते कट होऊन जाते मग
कट होऊन जाते
हम्म
जास्त हा आणि फेणीचे वगैरे पण त्या दोन तीन लोकांचे कॉल आले त्यामुळे मग काही झालंच नाही ला ठीक आहे आता मला पण लेटच झाला मग जेवण करायला
हम्म
अस झाल
संडेला पुन्हा तुम्हाला जायचं हाय क्लासला संडेला जायचं हाय म्हटलं
हो आता संडेला पण क्लास आहे पेपर आहेत त्या दिवशी कॉर्मन
हा मग संडेला क्लासची संडेला क्लासचं टायमिंग काय असतं?
अं संडेला आता सरांनी एलेवणला ठेवला.
अस, आणि मग सुट्टी? हॅलो!
बोला
अच्छा, लवकर होईल म्हणजे एक तास लवकर होईल वाटते तुम्हाला सुट्टी.
हा, एक तास लवकर, संडे असते ना त्याच्यामुळं मग, एक तास लवकर देतात.
चांगल हाय, तुम्ही करा पण तस जे सांगितली नाही का तुम्हाला नोटिस तुमचे आहेत वाटत शेड्यूल म्हणलं तर ते पण चांगलं हाय
हो मी आधी केलं होतं ना
हं
तर तेवढंच, मग आता डबल काही चेंज केलंच नाही त्याच्यामध्ये
तसंच करा मग कंटिन्यू तुम्हाला सुटेबल वाटत तसा
हा तसच करेन मी आता बघते काय होतं ते
आपल्या हिशोबानी म्हणजे सकाळी संधकाळी दोन्ही ज तुम्हा वेळ मिळाला.